हा काय करता?
काहीच नाही. तू काय करता?
नेताजी शंकर ना.
ओके खालाके.
हो जेवलाम् तू जेवलास का?
हो हो जेवले. काय बनवला होज?
आज डोसे बनवले.
दोशात.
ह तम.
आम्ही हे आम्ही इडली करला आमची मम्मी. म्हश आई इडली करलावोज हम्म
आता सैपाक काय केला?
अल्लू अल्ली अल्लू चकाला-
आला वांगच त म का
वंग टईला ओनली अल्ू रिकम अल्लूस
ओके फ्राय करला का नाही इ तरर कस पाणी पाणी करला का?
स सूपंग अस पनीस
हो का?
हम्म तुम्ही काय बनवलं मग?
खादार बनला
ह मुंगाास
हम.
अ हा बऊ म ग तुमच्या घरी होत होत घेऊन आणल्या होत की
आणि घरीच करतो गडबडारी घेऊन आणतो.
हो की.
हम्म.
म्हट घरी पिकवतात तुम्ही?
ह घरी पिकवतो.
अ हा आत करे मों की काही पिवरे म्हणा राहतात का नाही की
तारय मंगल बेस हात प आला
तीव्र बेस नाही राात की
का बेशर हातात प कालना नाही बश ह घ तवरा हवा आहे यहा बेच राहाात
हा हा त्याचा वडे गमत राहात मुंगाचे एक खाला तुम्ही खबर तर
हो खाली
ह आणि काय मग
चांगल
आता पानी पडताातिय तुम्हाकड पानी
अससल कमीे नाहीसे ना आमार
ओके नाही आहे ना
ह आता कठीण आ असते का फुल्ले पाणी पय पना महाराष्ट्र म्हण
तुमचं वॉइस मारी लो येते उस्तक वटं बोलता की
हा ताय काय आवाज य त आहे का
हम्म आता ओके
पटन आ ते महाराष्ट्रा कडेरक पडतय त्यांना प
ओके हमाकडे एवढं तथलं नाहीये ना पाणी
हो का
हम्म आख्खी कापूस राहून तेखतात ते कापूस आत्ताच लहान लहानले येतात मोलकाल पण बेस हा
आता ते महाराष्ट्रा खरं मुंबई पुणे मंदिर पण येत आहे का ना
ओके
गावाच्या गावाला उटून जात होताना
ह आ मही रोज दखला कोठी गुजरात मध्ये कोटकी पाव तले फुल्ल अयते मतम असं लोट धावतात त्याच घर अस खालतात फ्लोर राहत की जाई बिडून गेले मगत
हो का
ह
बाईकड पाणीच नाही नका
इकड आमकड काय म्हंटलं माप हो आभार होते फुल्ल आभार होते फुल्ल पाणी येते काही की म्हणून घेय पण नाही ये ना उत्तम जाऊ न उत्तम आणि उऊभ लागत तय
हो का अ पाणी पडाच पाळीत पडतय पराती पडता आमाकडे तर पाणीच नाही ना
होय बाई नाहीस ना पाणी
म पले खषध चिंकुले आंगारे आतो आता अनेक जाता आतो खानक उब लागतय
हो हो आम्हाला येत आहे बा त तस आहे
काय सला म्हणणाप आता प कोटी दर्घपण येत येवसाठी नाहीत काहीच कोटी नाही आहे ना स्लप नाही
हा हेव्हाचच येतय आता
हा तेस्त
तुम्ही करता का व्यवसाय
हो करताव व्यवसाय
काय काय घालतात
दधना करतो पट्टी घालतो
करणार करतात
ह
म घाटला की हे बारानी
आणि पाणीच नाहीय न का ब धनाार ग्रमट गता पालवर राहता त्याबुरंग कावावा बरावा हे बरावा हे बरावा
हो ते काय पाणीच नाही येनार त्या पुूर कचुंन भरतं जातं आता
असलं पाय नाही आहे ना वेगळेवेगळे आहं त्यावेळी इथं पाणी येतंय महाराष्ट्र मधून
ना ह् हा
पाणी गावना हातला ताई पि पिक पीकवायच्या ह्यो मग धड राहतंय
हो तेच गं
त्या सिटी मला काही सिटी बुडून जाण तपत ते काहीच नाही तर ते करायच नाही राहत अ रोडला नावावर तुला पाणी जात राहते जमा होऊन त्याच्या आवाला जगा नाही रा आहे ह
हम्म तेेस क रतम पाणी पूरा ब्लाक होऊनते हरे जवालवाल बण हे होतय हेच गावनाात पडले गमत भुईमध्ये आटवून जाते पाणी
ह
त हा हा पाणी राहते असं काय तर पीक पिकवलंय ते हलाही यूज होते
तेच की
हम् आगाय ते तिकड कोले काय तकाळी ताई आगाई
राहतंय आणि काय
हा त्या पुरा भरल्या तारा गिरा भरल्या गंमत यांच्यावर भरोसा आहे
हो
हम्म
आता आहे, पणा काय साटिगला पाहिजे ना सर घट्ट पाणीच नाय माझा कडं
एकदा ही काही नाही बाव पाणी घट्ट पाणी
नाही सेवा घट्ट पाणी-‍-
हो काई
हम्म
हम्म म घटलाग घरी कायताव आणि माता खोटा खोटाच त्या घालतात की खोट मग
हम्म आता पाणी राहिल्याच धड होतेय,
आ तेच कि
बोर ना विहिर आहे त्यात एक मोटर घातलो.
हा हा नाही त्या अकण लहान लहानले त्या कुरा गायल त्या हा पिकवू शके
हा पिकवतो ना आम्ही
लागतो.
हा वनगे भेद्री मिर्जा हा कांदे
हम हा
कामाला एक बाई राहते त्या बाकून मकानाकून त्या आत जातात
हम्म हा -हा
तेच की त्याचवेळीस हवामान न मस्त गरम होते हायब्रीट हवामानं
त्या राहुले गंमत आमच्या हाम्ही हे करून घेऊसय. तर काही मांधून ऐकलं मांडून ऐलं गंमात पिकवून खाऊसा घरी करल्या
स्पेशेका राते का मग
हम्म आमालाय काय कि तिथला जगा नाहीत कराय म्हंटलंव.
ओके
हम्म आता कुंडिल नाहा मधी एक दोन असं मिरच्याच टमाट घटलं पण ते टमाट ते कुंडलमध्ये काय हे होत.
हा.
हम्म.
हा
आता लहान लहानला कुणी म्हणल्या पाणी घाला घालू पण हे.
हा.
असं वाता जूक भी इतरही स मोटं स मोट राऊंड त्याच आम्हाला लई हसावसं बोर च विहीर च मोटर गीटर राहिल्या सला सुद्धा कोस पाणी
हा पाणी चा आवाज मोटर विहिरीत काय झालं.? राहता रहाता कष्ट मोठे आहेत.
ना कष्ट मास आता कष्टवा आणि आता पाणी पडतात कावाटी कोरगाळचं रेट लई जास्त होतात.
होतात, आता भेटन नाही ना जास्ता
प्रदी वारम दोन वाराला खालात काय की बेदडे्या स रेट वीस रुपये राहल.
हा आता तिथ
परवा गेलेलाय काय की चाळीसला
चाळीस - पन्नास हजार होते
हम्म, गेल्या सालीत हे टाइमला किती एक किलोला भेदलयासात अ ह सत्तर असी राहाल तसं.
ओके आता आता भेटत नाही ना. आता घाला कायमग
आता घलाचे टाइमही होई आणि एकीकडे जास्त पाणी पडलं म्हणून की आता पीकही काही राहिणा. आताच रावतात काबट्टी रेटलता त्या कमी राहतात घेवाची दीखवतातन.
हो.
तसं कोण आता जास्त रेट राहते. कोणत देखलात जास्त अस
हा वाज दरवाजे रेट राहता एक एक सिट ला एक पलेटूर ला मण एकेट राहते पुरायलाच आणि सिटी तुमचं सिटीत काही गेलं प्रत्येक रेट राहतो
हा आता एक दहा वीस रुपये तेढ्या राहते काय कि तेचच्यालच्याल हम्म.
आता तई आता व्यसदारला क चला लाभमवाणार.
हो हो आर उसजनी काय म्हटलं. काही घेऊनच करतात की बिझनेस व्यापार
हा.
हा आता हच्या कराची एक दहा पंधरा अधिकच सेडून घ तस घेत. ना त्याला आ लाभ मिळावा आम्ही आता आमच्या घरी पिकवलो म्हणून गे. एक पाच दहा रुपये कमी आलाय काहीच नाही जाऊं ते काही खब होत अस नाम् देऊन टाकतो आम्ही घरी पिकवल्या. काही घेतली तसं नाही देत ना.
नाही रेट काही खाऊ देतात त्यालाव नाही काही खाल देतात.
हा तेचं हला लाभ मी हवा म्हणा तस करत आम्ही आम्ही घरच्या पिकवला आलाय. पा दहा रुपये कमीी्यायला काच नाहीाही जात गेला जाव म्हण हम देऊ टकतो.
होका म्हणा अजी सत मना बेत काही कच नाही ना त्याला आता पैसे वा ना.
आ बाई आहे तिथला पैसे घालून घेतात माय एक रुपये तर लावा नाहीतर कोण काय करण बाता
हा तेच की
हम्म
कळ किंवा व्यापार काय करून घेतात आता
हा तेच
वरीषनकण सोधंडे काामं
आह.
पैसे ना म्हणलीस काम न म्हणता.
पैसा नाक ना सखमा
पैसे नाही तर आतास पैसे पैसे पैसे से मरोवाला शे ट ला बा.
पैसा ह पाहाच नाता हे आके ना पैसे कोणा साखे ाव ना.
हा तेस ना पैसे पैसेस पैसेस म
हम्म वैस नाहीतलं खाना राहि राहा ह पिना रा राहा ह. कपडे घिर नाही र हा. अधच्या काळामध्ये राहाला असल पण आता नाही होय आता
हा एक लोटस कर ते लोटले किती विलवाया
हा हो ते हा हो.
काही म्हणलं ते करूच आहे कशी राहत सर ना राहत मग
हा सर सर